हॅलो हम्. काय सुरू आहे? रिक्षाचा आवाज येतोय का तुम्हाला?
अ हं.
एक .
येतोय ई
हॅलो
होय
हा आला असेल आता बरं हे करतोय आम्ही तर थोडं खोबरं टाकावं असं आलं मनात पण ते खोबऱ्यानी हे होतं ना काय म्हणत्यात त्याला हा लड्डू मध्ये थोडसं बिलकुल एवढसं कीती. घ खोबरा खीस तर नाही आवडत आपल्याला ते एकदम फ्रेश असलं तरच आवडतय कवताळ्या केल्या बारीत मग किंचित असं एवढशी भाजी घेतोय त अशा टाईप
हम्
काय सुरू आहे टाकलं काय तू खवा बघुया रे काही नाही कराय वा घेतलं एक पेल्या भर दोन मोठं बेसन घेतलं
हम्
हम् बस आणि पाक केला साखरेचा पाक समदं त्या दीड रुपयाला मी तुझ्या गळनेरला कशी बनवून आणली होती तशी ते आवडतात आम्हाला
कशाला
मऊ होतात ते तोंडात टाकले की विरतात
कधी आणलं होतं तुम्ही
किलो गडगनर केलतं काही आठवतय का
हाय का
दोन किलो का अडीच किलोचे लाडू दिले तिने करून
होय
होय
खिरित ते आवडतात छकुलीलाही आवडतात हा
काय नाहि खूप चालू असतय तिचं खेळतच असती मला मग ती ये इकडं मम्मी बसली मी झोप तु मग मी खेळती पहिलं म्हणती झोप तु झोपायचं नाही काही नाही खेळत बसते देवा हात चोळते झोप पाहायचं मग आपण तिला दूध द्यायचं मग पिती पिती नंतर खेळायला लागती
हा तर मोडून जाते भिती
हम्म
नाही हा
येत आहे बरं बच्चे झोप येत आहे बरं पण तू झोपत नाहीये का आता पुन्हा झोप आली म्हणत्या
ती गोष्ट काढायला पण नाही की
हा काढती ना
हो
मी येईल म्हटलं, हे म्हणे, मी बोलतो म्हणे
हा तू बोलली, तर ते क्रॉस करतील. तुला त्यायला बोलू दे.
हा आता ते नुकतेच मग म त ते ममी बोलतेय.
पहिला जावय चागलंय का त्यांचं
हो.
अ हुं असंच असत हे, तुझं शिक्षण काय ये ग
काय नाय बी टेक आय
असच असतं बाई
ये बाळ तू नको असं करू न न, ना मी जाऊ का भुर मी जाऊ उठु मी
अशीच करते. कंटिन्यू चालू राहत.
हो
कंटिन्यू एनर्जी वेस्ट करते ती तिची
करणारच य आता
आणि त्या समोरच्या मुलांसोबत अशी खेळती
हो का ओ
पण ते पण असे खेळतात का म्हणजे चालूच असत. त्यांच काय ते ना ते व्हिडिओ बनवला तिचा
हो का
हम्म, ते माझा गौरा इथे ते ते ई न बनवला. तर ईकरईन
हो का
हम्म
ह तो दुसरा व्हिडिओ मी बनवला म
ते ये ना तर बहीण भावानं पंधरा पंधरा मिनिट वाटून घेतलेले. कोणासोबत
त्या मुलांसोबत ती छान राहत असल.
हा ना, पंधरा पंधरा मिनिटं वाटून घेतलय बहीण भावानी.
हो काय
पंधरा मिनिटं मे खेलूंगा उसके साथ, पंधरा मिनिटं तु
हो का हम् काय खाऊ बिऊ नको घालु म्हणा आपण एक दिवसांन तिला तोंडात टाकून
खाऊ नाही घालत. विचारतात. काही सांगितलं ना एकदा की ऐकतात ते
हम्म, काय चालतंय काय नाही
मागे नाय गेली होती. किती अठ्ठावीस दिवसाची त होती. त्यावेळी उठत होती का काय काहीच नाही. आता खेळते. तेव्हाच त रडली होती ती पोरगी
हुं.
हा त्यावेळी चांगलीच रडते.
आता या लाडुत कोणते ड्रायफ्रूटस टाकू सांग बर?
तेच्या मध्ये बदामचे काप टाकायचे
हुं.
आणि काजू, पिस्ता असेल तर फार छान.
नाही पिस्ता नाही बाई माझ्याकडे, कधीचा पिस्ता आणला नाही.
ते गद्धदा गद्दा गद्दा बच्चा झाला
इला बाळाला दिवू राहिली की नाही, तू रे अक्रोड वगैरे सगळ
हा देती मी अर्धा अखरोड, एक बदाम अर्धा अक्रोड, एक बदाम, पाच-सहा मखाने असं रोस्ट करते. मिक्सर मधून पान काढते, थोडेसे सात आठ फुटाने घेती
हुं.
हॅलो.
हू हू हू. हम् समजल.
ते बारीक मिक्सर मधून काढलं का त्याची पेस्ट तिला खावू घालती. ज्युस सारख तीन चार दिवस देते मग, पण तीन दिवस घेते आता
हुं. पाहिजे असतय, काही ना काही पाहिजे असतय करायला हा.
खजूर घेतीये एक
हम्म एकच मनुका.
डॉकटर लोक, मला काय म्हणतात माहितीय का? फक्त वाळाला वरण भात खाऊ घालायचा. वरण भातच का जेव आहे का त्यांचं, त्यांना नाही हा वाटत.
हो ते खर.
तर मी सुवर्ण प्राशनला गेली होती ना. तर ते डॉक्टर म्हणे नाही म्हणे, सगळं खाऊ घालायच बाळाला बघाला
हो सगळं खाऊ घालायचं, पण डेलीत सगळं नाही द्यायचं ना. त्यांचं पहिलं वरण भातच ठेवायचं.
येत तर असत. सकाळच सकाळी देतील ते फसलं पण ना ते मी केलं तर
काय दिल तू?
हेच सांगितलं आता तुम्हाला चार पाच मकाने सात आठ फुटाने हा तेच ग, बदाम अ अकरोडाची. हो.
नाही म जास्त व्हहिल पाच सहा मखान तिच्या जीवाला.
मखाने असतातच किती? पावडर होती ती. कुसके कॅल्शियम असत त्यात तर ना किती ते
ते मग आ तर काही आपल्याला म्हणत इतक्या दिवस मखाण्याच काही माहीती ही नव्हत बाई मखानेच त्या मला. काही माहिती नव्हतं न की एवढं. मखाान्याबद्दल हो न.
चांगलंय.
ते आणून ठेवलेत, पण मी काहीच नाही केल त्याच, केलंच नाही काय.
तुपामध्ये रोस्ट केला ना कुरकुरे काय लागतील इतका छान लागतो तो माहिती ये का?
हो ते खाते मी, खाल्लेले आहे मी खाते. पण राजचे सगळे नखरे असतात ना राज
पण त्यामध्ये थोडस काळा मीठ टाकायचं आणि लागलं तर आपलं साधं पण टाकायचं थोडस आणि थोडी साखर टाकायची भुर
अ आणि म म काळी मिरी टाकायची. मिल्क पावडर एकदम मस्त लागते. मीरी पावडर टाकली ना की हां
इतकी झोप येते आम्हाला की आम्ही खेळता खेळता आमची डोळ लागाल पण आम्हाला झोपायचं आता अ रागवलं तर आता दोन मिनटांत झुपायला वेळ लागणार नाय आम्ह
आणखी मला कायच तुम्हाला कामच काय झोपा काढण्याशिवाय पण तरी तुम्हाला झोपा वाटत नाय. तरला झाला तेनी
हम्म हम्म.
म्हणजे ती खेळायली किन तरी तिचे तरी डोळे लागतये बघ खेळताना पण पार ऐकती का. अरे झोपायचय बछडा ये इकडे
म्याव.
आयकत नाय म्याव पहा डोळ चोळायली आता बच्च्या झोप आला न ना असं मम्मा जवळ झोपत असते इकड ये इकड ये. मम्मा झोपवती ना झोप ना नन्ना रे.
काय बाई निकिता कशात काय ठेवते दिसत नाई. लईच बोगस काम हाय हे माझं कायच करायचं बदाम आहे का नाय ते माहित नाय शोधून तर राहीली.
कशी डोळे चोळती मला मार्केटमध्ये सुद धा आता जाणं होत नाहीये.
हा हा.
मला बांगड्या घ्यायच्या येत गोठ माझे फुटलं ते एकच राहल तेच घालते.
ओके.
झोप आलेली ये मला माहितीये मी तेच सांगतीये झोप म्हणून बाळा बघ कशी करते
बाळ लय आगाव, बाळाला काय येत नाय घे. हम्म. हम्म.
राहतीये पुढच्या महिन्यात स्वतः उभी
हो राहती ती आता लवकरच उभी हम्म. काय म्हणता आणखी?
पाहा बरं तुम्ही किती नेता तुमच्या मुलीसाठी
हो ता पाय बाई आता नातू हाय ना. पहिले तिचं काय नाही वाटे, हो भाजीपाला नेते. अगं तिथं. काई भेटत नाय मेथी नाय चोपडे दोडके कधी भेटत नाय वांगे आपल्यासारखे नसतात. महत्वाचं जाऊदे बाई तेवढंच नाही आपल्याकडे बेभाव असत पडलेलं. मी आता बऱ्याच वेळा नांदुऱ्याला ही जाताना भाजीपाला नेते. जे माझ्या रस्त्यात दिसंल ते मी उचलतेच.
आता तुम्ही इतक्या दूर आहे की आम्हाला तुमच्यापर्यंत येणं बी शक्य नाहीये.
हां
तुम्ही काय आमच्याशी तंटाच ठेवला नाही तिकडे यायचा.
का तुम्ही येत नाही?
काय येती इतक्या दूर जाऊन बसली तु.
काय दूर आहे सारखंच आहे सहा तास पुढं आहे फक्त ते.
हो सहा तास म्हणजे निकिता बदामच कुठं ठेवली गं खूप वेळची शोधती गं, मी पागल झाली.
काय?
आता मला सांगितलं बदामच कुठं ठेवली माहित नाही मला.
अरे त्या डब्यात आहे स्टीलच्या त्या अरमारी मध्ये. दोन का तीन नंबरचा डब्बा आहे ना तुमचा?
अरे मी आत्ता बी आणली होती ना!